बघ
आवरलं काय?
चालू केलेयं बघा आत्ताचं
हम हम जेवणाला घातलं नाहीस,
जेवणाला घातलंय, अजून बाकीच आवरायचं ते आज तु तेच्यावर तेच्यावरती त्या ते पाणी मिक्स करून मारायच. पी औषध आणलयं
हा
सगळं जरा, डास मरू थोड्या, वेळा सगळं पुसून काढायच.
हा हा.
आता जेवणाच आणि मग ते पुसून काढायच.
हा हा आवरलं नॉन व्हेज हाय आज हम्म सगळं करून घेतल होय सगळं करून घेतल.
नाय नाय सगळे व्हे नॉनव्हेजचं आहेत आमच्याकड. हम्म.
नाय होय. आमच्यात सगळे नॉनव्हेजच असत. अह
तब्येत हाय म्हनून
हा हा.
तुझी तब्येत हाय बरी?
आता दोडका केलाय सकाळी जेवायला. अजून सकाळच्या भाकरी शिल्लक हाय. आता भाकरी कराची न मग आवरायच जेवणाच.
जेवणाच काय जास्त नाय हाय.
हा हा.
चौदा आवरले सगळे तुझी
हाय हाय. आमच आवरलं. नॉनव्हेज सगळं करून घेतलं. सासूबाई लागल्या आता भाकरी कराय. चुलीवर ते वाकून होत नाही. केल्या परवा. इथं राहून पोटात लय दुख काल. लय म्हनजे
चुलीवर, चुलीवर भाकरी करत्यात.
चुलीवर नॉनव्हेज बाहेर असल की आमच चुलीवरच असतय सगळं गॅस हाय हम भात फक्त गॅस वर आम्ही करतोय मग बाकी सगळं रसा मटण सगळं चुलीवर भाकरीे
होय चुलीवरचं जेवण लागतय.
तुमच आहे गोबर गॅस आणि
गोबर गॅस सिलेंडर दोन्ही सुद्धा आहे आमच्यात.
मग ते जास्त वाजत भजीव होत आहे तुमचं.
अ होय बर गॅस वर फक्त भाकरी तेवड्या वेगळीकड करायला लागत्यात्या.
ह ह आमचं बघ आता आम्ही काल जेवण केलं सगळं नॉन व्हेज च व्हेज च सगळं जेवण त्या गॅस वर झाला सगळं होउन गॅस वर जेऊन इ्रेज जेऊन सुरवून आणि गॅसवर
होय मग भरपूर चालतय ते हा आम स भात आमठी भाजी होती या अ आणि मग भाकरीला तिचून तो गॅस पेटवाय लागतोय.
सगळं होतय त्यात
हम्म
बाकी तर
अ होय नॉन व्हेज आज लवकर आवर बाळाला जेवायला घालायला लागते लवकर
कितीला घालतायसा?
साडेसात ला लागतय त्याला म्हणून मग अ आवरले. सगळं लवकर. हम्
चहा पाणी ते कितीला आवरते.
चहा पाणी मगाशी काही घेतला नव्हता. आता घ्यायचा चाललंय आ आता घ्याय लागलोय बघा
हम्
पहिला आणि आमच्यात चहापण आवडत हम
ह ह
काय म्हटंलीस?
तब्यत
तब्येत आहे व्यवस्थित तुझी तब्येत आहे व्यवस्थित?
हो
हा ह
घरातले आलेत आलेत वाटतं लवकर रानातनं.
ह ह
आता मला अशे शेंगा फोडायला हात दुखतो ना
काय ते कायच ऐकू येईना झालं तुझं मला.
ते हे केलं औषध मारलं ते तिकडं ते बेड हे ते सोफा चिकटून तिकडं वडाय गेलो बाहेर.
हम ह
त्यामुळे मला काय शेंगा फोडाय वेळ बसायला मिळालचं नाय मग आता तवा जेवणाची घाई.
होय.
सकाळी वेळ जातो इकडं तिकडं.
अ होय
फडकी द्या हिकडं ते सांगतेत बघा हे ह्यासनी विचारा मग तुम्ही हॅलो कामाचं होय. तो बोला ते हे विचारायलाच की काय बोलला जरा कामात होते त्यामुळं बोलाय आल नाय. हम्
वातावरणामुळे डोक तेण लागलय दुखायला
काल उष्णता भरपूर वाढेलेली खर जरा दुपारी सकाळी वातावरण झालं तेव्हा काय पावसाचं वातावरण
होय उष्णता भरपूर आहे, वातावरणामुळे अस जीव नको उरतो एक एकदा
होय आई शिवला हाक द्या
आणि बाळ होय खेळाय लागलाय आणि पूर्ण असं तिकड साईटला गेलाय.
म तिकडे भीती वाटतिया होय नसतोय, उन्हाचा बाहेर नसतोय नसतोय, बारा साडेबारा वाजले कॅमी त्याला घरात घेतोय, एकला झोपला तर बरोबरं चारला आज तर सव्वा चारलाच उठलाय बरोबरं
कसंय आता उष्णता तेन आहे त्यामुळं बारक्या मुल
होय नाही आमच अजिबात घर सोडून कुठच जाईत नाही, अजिबात जाईत नाही आणि आम्ही सगळे नाही आम्ही सगळे अशी परड्यातच असतोय कायम झुपून उठल की आम्ही इकड अस माग किचन खोलीत असते ना असं बसतोय जास्त त होय त्यामुळं त्याच आणि पुढच्या ह्याचा मेन रोडचा काय संबंधच येत नाही आमचं पाठीमाग परडाय भरपूर मोठ त्यामुळे तो तिथच खेळायला असतोय होय.
नजर सोडून साईडला गेली की लागतंय त्याच्यकडं
होय बाहेर नसतोयच तो घरातन बाहेरच नसतोय घरातच खेळायला बाहेरची पोर येतोय घरात बोलवून
आज रविवार सुट्टी एक तारीख पर्यंत पाऊस आणि थोड्या दिवसांनी कॉलेज चालू झाल की मग ते रायवारच एक्सट्रा लेक्चर असतंय तेव्हा एक दिवस तो फेकून
असं. होय, सणालाच म आता फक्त सिंग
हो दिवाळीला पण एक दोन दिवसच असत दिवाळीला सुट्टी नसते. गौरी गणपती गौरी गणपती. मग काय दोन का तीन सुट्ट्या असतात. त्या मला वेगळं. आप कोन सगळ सांगत नई. कररी चुक्या किती दिवस केलाे त्या माहि शक्तीकला गेल्यावर शक्ती ख समज
जास्त सुट्टीच्या आप पेक्षा करायची नाही.
होय, कारण काय शिक्षण होत ना त्या नंतर आपल्या घ होत
होय मग ते सुट्टी घेतली की सिलेबस पण समजत नसणार,
नाही हो एकदम पणग श म्हणजेच प झाल ना ते परत शिकवत नाही का ते वि ते शिकवले तरजत नाही पणचालला तर मग ते लेला नाही कधि शिकविन आकडतोय.
नाद. ते काय कळत नाय नसणार त्याव.
पळत नाही ते शब्द कठीण असात नाही याषय म्हणजे त माविष्य नाही त्यात शब्द स्ट्र म्हणजे पडतु लय कठीण शब्द आहेत ते. ह ते जाायलाच लागत म.
होय आणि नाही गेलेलंच बरं असते
म काय करायचं
हो तेवढा आपला दिवस पण जातोय.
होय.
बरं बरं चालतय आवर मग.
हा बरं बरं. हा ह